हो हा बोला काय करायला
बसली बघा तुम्ही
मी पण बसले
काय करत बसलंय
बसलेय काय करू सरेपर्यंत अजून ओपीडी सुरू व्हायची मग सरीवपर्यंत बसले मोबाईल मोबाल तुमचं काय चालू आहे
आमचं पण तेच चाललंय सरी याचेत मोबाईल चालू आहे बर बोलत बसले होते मैत्रिणीसोबत त्या दोघी जण गेल्यावरती राऊंड ला आम्ही दोघी बसलोय
हा हा काय
त्यां नागला
नाश्ता झालाय बघा तुमचा
झालं काय केलंय नाश्ता
चपाती भाजे स्पेशल काय नसतंय बा आमच्या सकाळचं स्पेशल काय होत नाही वरे कधी तररच क्वचित गडबड असल्यामु तुमचा
आमचं पण करून आले मी पण
हा बा नाही का
हो आणला की
हम्म कार लाईड बेला
मी व बर नाही पाात आमटीच आणलय डॉक्टरांनी तेवढं खयचं मी सांगितलं तु मला
हो काय झाले
पोटात दुखाव लागले पोटाला सुूजाल्या म्हणजे
हो खुटे दालामो
तर फाट्यावरती काय आहेत व्यास डॉक्टर म्हून हरीश व्यास म्हणून त्यांना दाखव होणा हम्म तुमचा अभ्याप आहे काय
आमचे आहे बरोबर कमी आले की नाहीेमा आता पोटाचं
नाही गोळ्यात खाल् नाही इंजेक्शन तेवढं घेऊन आलो आज गोळ्या खायच्या
हां हा कायच गोळ्यातशय कस कमी येणार
होय दुकाल खायचं आता
हा
ह्म आणि काय
काय नाही मग बसले
हम्म निव अतायस बघ आली बघा माझी मैत्रीिण नट खट्टे नट खट्टे
काहीतरी ना नाही सांगितलं आपण पाणी बघायला जाऊया शनिवार रववारी सर नाही आहेेत पाणी बघाय जऊया म्हणून सांगितल्या काल सोडून सोडून जाऊन बघून आल्या म्हण आपल्याला पाणी
होय का बरं ठीक आहे बघ ते विचारतेठीक आहे जाऊ आपण
ह हा सर नाहीय त्या दिवशीच आहे की आपण
हो चालेल जाऊ की
ह काय्म गणी
काय नाही बत्नी मता
हा
हमम
ओपीडी सुरू झाल्या काय तुमची
नाही अजून ओपीडी चालू घ्यायची आहे
हा सर्जरी वगैरे काय अस तर त्याय
नवीन पैशंट घालायक पडलेलं लेडीज आहे ऍक्सिडेंट झालेलं पण काही नाहीय फ्रॅक्चर वगैरे तर काय नाहीे इन्फ्युजन आहे आता ते तेथवढंच काढायचं काल पण का पोस्ट नव्हती लाक भारी वाटलं रिलॅक्स उठठी उठठी आल्या आजारी पडायची पाळी आल्या
होय ऑपरेशन ला हालू तेव बरा लागते
हम्म
ह नाही नाही का बरं आहे बघा तुमच्या
हो आहेत की
म दादा कामाला गेणार काय
दादा हो का आम्हाला गेलाय चार ब बारा होत ना गेलाय तो पण कालवी गेलता कोल्हापूर ला पाच वाजता गेल रात्री किती वाजता आला
हो पावसाातच झा आलाय
हा पावसातच गेलाय भिजत आणि पावसातूनच आलाय आणि गेला तरी चार वाजता गेलाय कामाला
हा हा
हम्म मग बाळकधी येणार आहे तुमचं
बाळ आमचा आता पाचव्या महिन्या तिसऱ्याला आतला झालोय पाचव्यात येणार आहे गणपती झाल्यावर हा
हा हा
झाला होय सांग झालं
हम्म रडताय काय दमत
म्हणज प्रायवटला
दमवतय काय बाळ म्हंटलं
नाही ह शांत आहे बत नाही हम्म त्याशी बाारच्या दिवशी पण ल होता पूर्ण बारश होपर्यंत शांत बसला होता
काढले कने वळाचे
होय काढलीतम तरणंतरा डालतातरा
हा
हो म का ते
काय नाही बघ निवनत
हा हा
हम्म
आपण पण जाऊया पाणी भरायला.
आमच्या घरातली मम्मी कावत्या नवीन पाण्याला जायचं नाही म्हणत.
झालं की आता पाऊस पडून झाला आता किती दिवस.
हो काय बरं ठीक आहे विचारते तु मला कावखाना. तर तुम्हाला खा खायला सांगतो.
राहून दे मग आम्ही आम्ही जाणार आहे तुम्ही येणार असाल तसं का म येणार आ.
बघू आले तर येते माझा मिस्टर पण खावं होता तो तिकड नादीकडे जाऊ द येत. नीट
हो
बघूया विचारते जाऊन येऊया तेवढं जरा. फिराय मिळतय ना थोडफार वेळ मिळतय काही हे कामकाम होयतां का लैलई का अंटळालाय.
आणि मैत्रिण मैत्रि फियला जायला भारी वाटततेय जरा थोडंच. तुमच्या मस्ती काय तर होते बाकी ज्यांच्या सोबत एवढं काय वाटच नाही.
उद्या ये वाडी ला जाऊया.
हा चालते वाडल पाणी आलेय गले राहालेेत नाही.
बरोबर जाऊया पोहत पोहत जाऊया आपण. पोहोत जाऊया की आपण इंदर घालूया आणि पोहोच जाऊया आपण. ह् दोरी बांध्या खरं पायाला. मला येते की मी विहिरीत शिकलोय पोहायला. शाय लहान लई लहान असताना आमच्या पप्पांनी शिकवल्यात हो.
हा हा
तुम्हाला येते की नाही?
मला पण येते की भीती वाटते हो कर मला पाण्याची लई
मी आहे की कशाला भेटायचा.
बर हा हा हा चालते फोन करते एक मिनट ना हो आणि परत.
हो हो करा की चालेल.
हा हा चालते.
ओके बाय.
हा ओके बाय.